हॅलो.
हा बोला.
काय करालियास?
काय नाही बसलोय, कुठं फिरालाईसा ओ तुम्ही?
आम्ही हाय थांबले माजी फ्रेंड येणार आहे ना दुटीला चाले आम्ही. फ्रेंड माझी अजून आवराले मग मी येऊन थांबले तिची वाट बघत.
होय गाड्यांचा आवाज आलाय ना म्हणून म्हटलं.
होय थांबले नव्ह तिची वाट बघत अजून यायचीच हाय.
हा हा हा हा नाश्ता वगैरे?
हम्म झाला चहा पिऊन आले. तुमचा झाला की नाही नाश्ता?
नाश्ता वगैरे आवरूनच ड्रेसिंगला थांबलेलो तुमचा कॉलाला म्हणून आणि ईकड आलो ब्रदर तेनी ड्रेसिंग करायला लागलेतं.
हा हा.
हम्म
काय म्हणताय म आवरलं ड्रेसिंग वगैरे.
चालू हाय करायच. होय. किती ते किती ड्युटी असत्या तुमची?
नऊ ते पाच असते म्हणजी फ्रेंड अजून यायच लागल्या आवरूनं.
आवो साडे नऊ वाजले कि. हम्म सर ओरडत नाहीत?
काय करायचं माजी मैत्रीण आवरत नाही लवकर लई वेळ लावत्या. निघताना तरी मी घरातनं फोन करते तरीबी
हा हा हा हा हा. तरी पण आवरलेल नाहीये.
मी घरी निघताना फोन कलते मला म्हणली मी अजून अंघोळ करायची आंघोळीला जाणार आहे.
हा
हा एवढ्या वेळानं म्हणून म्हटल आता
मग आता मग त्यांच्या घरी तर जाचीला काय नाही जवळ आहे का लांब आहे त्यांच घर?
घरी त्यांच्या हाय इथं जवळच आणि मला म रोड रोड क्रॉस करता येत नाही ना रोड चालू हाय इथं करायला
हा हा.
मग ट्रॉफिक खूप असते ना म्हणून मग मी रोड क्रॉस करून जात नाही. संध्याकाळचे तेवढं जाते सोडायला तिला.
हा हा हा हा हा.
पहिला जात होते आता नाही जात.
हा. आता म आता यु पर्यंत थांबणारा?
आता येऊपर्यंत थांबले रोडला एकटीच कस तरी वाटाय लागलेय म्हणून म्हटलं तुम्हाला फोन तरी कराव.
हा हा हा.
नको वाटते ओ एकटीला थांबायला सगळे लोकं तोंडाकडे बघत जात.
होय ते पण आहे सोड म्हणून ांब वाटत नाहीक्स्टला फोटं
हो थांब वाटत नाही नव
मला पण तसं म ते एकटलाग जाऊ वाटत नाही काही नाही मी पप्पांना तेवढ्यासाठी कॉल करून घेतले ब. बोलून न्यायला न्यायला सोडायला.
हा तुला फोन केलते आता आल्या आल्या पण फोन ते येऊन थांबले इथं ये त्यांची मम्मी उचलली होती वाढत. आवरा आल्या म्हणून सांगित. ममी मला हा हा लवकर फाटल का मलं मणले स् चलेल.
मग आता वेळ होणार की यायला मग तुम्हाला
होय वेळ होतोय आता काय करायचं.
हम्म हम् हम्. म पण आज आवडून बसलोय ब्रदरीज त्या ड्रेसिंग ला मग थबलेलो माझा ब्रदर ड्रेसिंग ला आल्यावर मग बेसन चालू तोपर्यंत तुमचा फोन आला. ब बयच.
मॅडमांना फोन केल होतो मी मॅडम ह दुपारी जाणार त्या कॉल मोबाईल वगैरे आणलेली येत.
हा हा हा.
ह.
त ड्रेसिंग ना हले ना आ तुका कॉलला मान कर सग
हा.
म ब्रदर ते नाहीचछ राहिले जनरेशन लेडीज पेशंट असले कि मग वर जव मी जाणार लेडीज पेशंट ला थांबतो.
हा.
हम्म.
हम्. ते वाडात एक पेशंट होत तिचा फिवर कमी आला का?
होय होय आला के हम्म आला आला विचारलं तिला काय म्हटली आलाय कमी बोलली.
हा ह तिझ कॅटा तर काले ना.
हो.
येन परत
आं.
परत केल्यात का टायटाट
नाही नाही
पाटलेस काड रेट
हम् मी अजून बघाय नाही घ तझकण बघ त शे वर वगैरे जरण आळ होती ना आणि खालीच बसलेलं असत म्हणत म्हण
हा हा
आता जायचं वरती आता जाऊन बघायचं हो हो गेलाके हो
काय तला
गेत.
ओर वगैरे देऊन जात असते.
होय हो. कायच ग लोन काढायच बाकीिरते कधी तरच फक्त एका आणि दुसरं लावयच बाकी असते...
हा हा.
नाही तर लावतोय मी सगळं करून जातो....
हा हा....
हम्म...
एक...
का नाही...
तब्येत तेन कशी आहे त्यांची....
मस्त आहे आणि मग त्यांनी मला सांगलं का नाही थांबलय म्हण इथं.
थांबलो म्हणून सांगितलंय फोन केलता तिला मी येतो पण आवरून आता बघूया....
हम्म हम हम.....
केलता....
हा....
थोडे आलेत सगळे... सगळी तोंडाकडे बघत चालल्यात....
हो...
थांबलेली बघून माझ्या नंतर येणारी सगळी गेलीच... बसला बसला तर थांबलेली वाट बघत ते पण गेले सगळी बसमधून..... हो..
म आता एकटीच थांबलेस....
हा...
हा हा....
पाय पडताय...
म आली.... जावा या पटकन..... अनेकदा कॉल करून अनेकदा कॉल.... सोनू भाऊ जास्त वेळ थांबू नको....
घे जरा पालखीचं... चालतय...... फोन करते म तुम्हाला आणि....
हा हा...